हॅलो
हॅलो
हॅलो, हा बोला आवाज येतोय. हॅलो हा बोला आवाज येतय.
येतोय ना आवाज?
हा येतय बोला, मस्त तुम्ही कशा आहात? एकदम मस्त, तुम्ही कशा आहात?
छान आहे छान मस्त आहे एकदम. अ काय नाही वातावरण थोडसं चेंज झालंय इतका उन्हाळा ना इकडे का विचारू नको. खूप उण आहे आणि आता थोडसं ढगाळ वातावरण जस्ट जस्ट नाही का येवढ्यामधे थोडं नाही का असं ढगाळ ढगाळ वातावरण झालंय. तर बरं वाट ते जरा वातावरण ढगाळ झाल्याच्या नंतर पण उष्णतेने ह्या वर्षी एवढी उष्णता ना का विचारू नको आमच्या इकडे एढी खूप उष्णता आहे.
तिकडे पण नाही पाऊसच नाही. ना पाऊस भरपूर
हो पाऊस नाहीये आणि ह्या वर्षी कसं माहितीय का पाऊस तर मी सांगितलंय ना सगळीकडे महाराष्ट्रामध्ये आपल्या.
अच्छा हा गेल्या वर्षी भरपूरच लवकर पडला आणि यंदा पाऊसच नाहीये.
हो हो यंदा पाऊसच नाही आहे असं झालं. हम बाकी काय चाले?
काय नाही हाय चालू आहे.
हा ना खूप सुंदर मंदिर हे आमचे इथे ना आता हे वातावरण असं हे झालं ना थोडसं रमणीय वातावरण झालं ना इतकं छान वाटतंय ना आणि समोरच एक मंदिर आहे आपले इथे. ह ह तर त्या मंदिरामध्ये इतकं सुंदर वातावरण आहे ना, आणि ते काय झालं माहिती का? डोंगराच्या खाली वातावरण म्हणजे डोंग वरती डोंगर हे आणि डोंगरामधून असं खाली जावं लागत आणि खाली गेल्या हो हो भैरवनाथच मंदिर आहे. भ भैरवनाथचं मंदिर आहे आणि ते खूप आणि आहे ना झाडं वगैरे खूप खूप लावलेली आहेत भरपूर झाडे आहेत म्हणजे नाही का वडाची पिंपळाची. अशी मोठी मोठी वृक्ष येत ना म्हणजे लिंबाची वगैरे आणि तिथं वातावरण एवढं सुंदर आहे ना अ झरा वगैरे वाप पाण्यामध्ये डोंगरामध्ये जरा आहे पूर्ण.
अच्छा आमच्या इकडे पण मस्त थंड हा.
आणि इतक्या उन्हाळ्यामध्ये त्या डोंगरावरच्या झाऱ्यामध्ये पाणी थंड आहे अशीशा तुम्हाला सांगते. आपण फ्रीजमधला बर्फ कसा काढतो?
हा हा.
पाणी येत त्या डोंगरावरती त्या, वरती डोंगरा म्ह म्हणजे ते कसंही माहिती आहे का? असं आपण वर तिथून असं डोंगरावरती, डोंगरावरती यायचं, आणि डोंगरावरून असं खाली उतरायचं. खाली उतरून असं परत मत दिसते नाही का, म्हणजे पुरचा डोंगर सोडून असं मधल्या डोंगरामध्ये जायचं.
कळतच अस तो कि अस
नाही, कडक उन्हाळ्यामध्ये पाणी असतं थंड. पूर्ण, आणि त्याच्यामधून जर अशी, नाही कां बारीक न जर अस एक पट्टी अशी पट्टी म्हणजे चिर असते ना, खडकाला चिर. चिर म्हणजे फक्त चिर नाहीये, खूप मोठ अस म्हणजे असं मध्य आहे, आणि त्याच्या आतून ते पाणी बघितलं ना, त इतकं काळ कुट्ट पाणी दिसत, आणि इतकं इतकं पाणी आहे ना पूर्ण मी म्हणते एखाद विहीर वगैरे असते ना, मोठी विहीर पाण्याच सूत्रच पाण्याच येते तिथ, आणि त्याच्या त्याच्या शेजारी आहे न कपर केलेली आहे. आणि त्या कपरीला आहे ना, असं म्हणजे नाही का आपण याचं अ कसं याला बांधतो आपण, नाही का हौद वगैरे.
हा हा, बरोबर.
हा, ते हौद बांधतो ना ते हौद सारखं अस कडेला बांधलेलं आहे पूर्ण. आणि तुम्हाला सांगते, त्या बरोबर त्या कपरेमधून त्या हौदामध्ये पाणी येतं. हौदामध्ये पाणी येतं आणि ते हौदामधून आहे का, आपण असं हातपाय तोंड वगैरे धवायला पाणी घेतलं इतकं थंड पाणी, अरे बापरे, आणि म्हणजे
तय भारी.
उन्हाचं म्हणजे, तुम्हाला सांगते, उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्हाला सांगते आम्ही तर काही करतो माहितीय का उन्हाळ्यामध्ये, घरामधली काम आवरली ना आपली
हा.
अ सकाळचं मुलांचं सगळं आवरून वगैरे दिलं, म्हणजे मुलं वगैरे द उन्हा सुट्ट्यामध्येध्ये काही हे नसते एवढं, आणि सरळ आपली मुलं घ्यायची आपण आणि दोन मैत्रिणी घेऊन मस्तपैकी तिथं जायचं, डबे वगैरे घेऊन.
अच्छा! पार्टी करायला तिकडेच.
हो, नाही दिवसभर बसायला जातो, अक्षरशा, आम्ही म्हणजे छान छान वाटत, झोके वगैरे, तीथ हाय आहे ना, झोप हो. पर्यटन इतकं सुंदर, आणि तिथ ये ना इतकीे लांबून लांबून लोक येतात ना खूप लांबून लोक, लांबून लोक येतात तिथे. ते पाहण्यासाठी, ते पाणी वगैरे जर, हो हो, ते पाणी वगैरे झरा वगैरे पाहण्यासाठी ये ना, खूप खूप खूप लांबून लांबून लोक येतात. आणि विचार करण्याची गोष्ट माहितीय का आणि विरुद्ध दिशेला अ अ डोंगरे, त्या डोंगराला काय माहिती का गायमुखे गाईच मुक लावलेले आहे, आणि तू जेव्हा ड पावसाळा सुरुात झाला सुरु झाला ना पाऊस वर पडतो ना तर जिरपा असतो ना पूर्ण याच्यामध्ये डोंगरा पाणी पूर्ण हे झालेलं असत तर ते ना पूर्ण तुम्हाला सांगते ते काय होतं ना ते का पूर्ण ते गायीच्या मुखामध्ये जातं पूर्ण गाई गायच्या मुखामधून पाणी पडतं
वा मस्त जे ते एकदम बघण्यासारखं असेल वातावरण पूर्ण भारीच
कोणते नाही का मी मी म्हणते काश्मीरला जाण्यापेक्षा इथं आपलं काश्मीर इतकं सुंदर आहे
म्हणजे मस्तच ऐकायला पण भारीच वाटतय मला म्हणजे एवढं ऐकूनच मस्त वाटलं म्हणजे तिथं आल्यावर किती छान वाटेल
नाही नाही तुम्ही एकदा न अवश्य म्हणजे तुम्ही आवर्जून या एकदा इथे ना इतकी सुंदर ट्र्रीप ये ना आपल्या इथं ये ना खूप लांबून ला म्हून मा्यागळ्या मैत्रिणी येतात आणि तुम्हीच आल्या नाही तुम्ही पण अवश्य या एक दिवशी आणि खरंच एवढं सुंदर वा खूप खूप सुंदर वातावरण आहे थोडं एक दो एक दोन पाऊस होऊ द्या आणि पाऊस झाल्या तर नंतर तुम्ही आ तुम्ही म्हणताल काय नाही ते एकदम कडकडीत होन मध्ये या
अच्छा हा
उनचं सुद्धा वातावरण ति जर तुम्ही बसल्याच्यानंतर वाटणारच नाही तुम्ही उऊ्ह ये म्हण
हा म्हणजे गारव आहे पूर्ण त्या ठिकाणी हा घरात भरपूरच घरात असं म्हणजे दिवसच नाही जायत घरात मग जास्तच गरम न होते त मंदिरा ठिकाणी कस गारवाच वाटतो भारी वाटतो मंदिरात आणि प्रसन्न वाटतो एकदम
प्रसन्न म्ह अक्षश म्हणजे तहान व खारून जाते आणि छान वाटतात हो आणि फ्रेश वाटत असं म्हणजे कुठे नाही कां वाटत असं म्हणजे कुढे जाण्याचीगैरे इच्छा नाही राहत असं बसलं ना तिथं जाऊन निवंत जरी बसलं ना खूप छान वाटत मंदिराच्या ठिकाणी खूप इतकं सुंदर वातावरण आहे ना तुम्हाला सांगते म्हणजे तुम्ही जर बघता ना तर म्हणजे हेच होऊन जातात खूप म्हणजे असं तुम्हाला अस वाटल की मी कधी जाईल परत परत परत पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा प्रत्येक उुन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी कधी जाय हो हो आम्ही सारखे म्हणजे आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला कसं असतं माहिती आहे का जवळ जरी असला ना थंडीमध्ये जात नाही कोणी थंडीची चार महिने जात नाही परत पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त हो पाऊस वगैरे जास्त असल्याच्या नंतर नाही जात पण उन्हाळ्यामध्ये आवर्जून तिथल्या त्या थंड पाण्याची आणि याची आठवणी ती आणि चार दिवसानंतर आठ दिवसानंतर एका महिना जवळच्या जवळ ट्रीप असतेच म्हणजे जवळ म्हणजे जवळच्या जवळ स सहल करायचे आपली जवळच्या जवळ जायचं तिला आणि ती असते आपल्या महिलांना वगैरे मैत्रिणी अ मुलं वगैरे घेऊन जायचं आपलं छान छान वाटतं वातावरण
मुलांना वगैरे सुटी जास्त मग काये नाही सगळी ह घरातलं काम केलं का जायचं.
माहिरी काही दिवस माहिरी जा काही दिवस इकडं जा सासरी जा काही दिवस म्हणजे का आपलं बहीण भावाकडे जाऊन पण होऊन
आता झालं आता ते दिवस संपले आता सगळ स्कूल वगैरे चालू झालं
हो झाले ना दोन दिवस जातात तीन हा तीन दिवस झाले आता चालू झालेली
हा आणि आता पाऊस पडल्यावर तर काय म्हणजे फिरायला भेटेलच पावसात मज्जाच येते फिरायला पण जास्त जास्तच जर पाऊस आला तर कसं कुठे जायला पण भेटत नाही. मग पाणी वगैरे पण येतो ना आमच्या इकडे पाणी वगैरे येत. भरपूर पावसाळ्यात घरात वगैरे पाणी जात हा
तो पूर्ण पाण्याचा भाग जास्त
हो हो पाणी आमच्याकडे अशी नदी आहे. ना मग जास्तच असं पाणी वगैरे येत जास्त तर जर पाऊस पडला ना तर ते घरात वगैरे पण पाणी जात. मग पूर्ण आख्खा गावात पाणी पाणी असत जाम पाणी येतो गावात जास्त पाऊस पडला.
अल बापरे हा आणि नदीचं वातावरण अस मग उन्हाळ्यामध्ये पाण्याचा काही प्रॉब्लेम नसेल एवढा ना
नाही ना आम्हाला पाण्याच नाही काहीच प्रॉब्लेम फक्त पावसाळ्यात घरात वगैरे असं जास्त पाऊस पडला की मग पाणी घरात येतो आणि असं असं म्हणजे उन्हाळ्यात वगैरे पाणी गेला तरी आम्ही सगळी नदीवर जातो. म्हणजे जे आधी जायचं ना ते आता जाईत नाही कारण आता कसं घरात वगैरे पाणी येतं म्हणून नदीवर जास्त लोक जाईत नाही. पण जेव्हा पाणी एकदा सगळ्यांच घालवलं ना का मग सगळी नदीवर भेटतो आणि मग ते पहिलेचे दिवस आठवतात आणि मग मस्त वाटतं सगळे एकत्र भेटतो
नाही नाही एकत्र स प पूर्ण फॅमिली एकत्र आली आणि नंतर पूर्णाच फिरून झाल्यानंतर मनाला जे समाधान भेटतं ना ते कुठच भेटत नाही. ते ए सी मध्ये पण ते काय म्हणत त्याच्यामध्ये कशामध्ये स भेटत नाही
आपलं टायमिंग आता संपूश आलंय.
हा धन्यवाद सा बाकीचं काय चालंलय.
मस्त वाटलं बोलून तुमच्याशी
ओके हा हा हा धन्यवाद चला ठीक आहे पू बोलूया आपण म थोड काम पण आहे मला बोलू नंतर आपण ओके ओके हो चा हो चालते बाय